हॅलो!
हा जेवलीस काय?
हा, आत्ताच जेवण झालं बघ माझं, तुझं?
झालं की.
हं हं. गरम व्हायला लागलेय ग, बाहेर बसलोय वाऱ्याला वारं पण नाही.
हम्म तसंच व्हाय लागले आता.
होय आणि फॅनला बसावं तर फॅनच पण गरम वाफा याय लागलेत फॅनच्या. झाला टास्क पूर्ण झाला.
नाही अजून हाय नव्हं.
हा हा हा.
अजून एकटिला करायचंय.
अ. हा.
तुझ झालं की मग दीदीला करणार.
आणि ती ही व चकुली वाट बघायला लागली की.
झालंय नाही माझं झालंय. मला नव्हं दीदीला करणार आहेत ते.
ती तुला करणार म्हणत ते आता.
नाही माझं आणि तिझ झालं ग पूर्ण.
झालीय व्हय, मग ती कसं म्हणत होती. ती मला आता मी तिला करणार हाय, तुला
मला नाय. दिदीला करणार येत.
होय.
हम्म
काय माहिती आता, म्हणून म्हटलं तिला माझ दोन कॉल तिच्यासोबत करायचाईत म्हणलं, आणि तेवढ मी दोन कॉल केल्यावर मग तू कर म्हणली तिला
नाय. माझं अनं तिझ झालं. दोन फोन तिला लागलच नाहीत. आणि दोनच लागल्यात असं झालंय.
होय. असंच व्हायला लागलंय. काय असं व्हाय लागय काय माहिती बाय, सगळ्यांनाच त असं प्रॉब्लेम याय लागलाय.
हं ताईंचा तर आठ फोन लागल नाहीत. आठ फोन कट झाल दीदींचेच. दिदीच सहा, दीदींचा तर मला एक पण आला नाय. ती लावल्यात खरं मला एक पण इकडं आला नाय. चारिचे चारी फोन कट झालेत तिच
अ माझं मला चार केली होती. त्यातलं तीन तर मला लागलं तिझ कॉल, पण तुला कसं काय लागलं नाय.
एक पण लागला नाय. चारीच्या चारी कट झाल्यात. मला तर आलाच नाय.
हा
ती करायला खर, इकडे मला दिसनाच झालते, आलंच
अगं तिथं तुमच्या रूम मध्ये रेंनचा प्रॉब्लेम हाय ग
आता, तुला कसां लागला. तू कशी बोलाता
म्हणजे अंतर लांब हाय ते, आपलं हे जवळ आहे अंतर असं पण असू शकतय. अ
अँपचा प्रॉब्लेम आहे. ऍपचा प्रॉब्लेम व्हाय लागलाय तो
हम्म, त्याच्यामुळेच तस व्हालय ते. सगळ्यांनाच तसा प्रॉब्लेम व्हायला लागलाय.
हा म्हणजे, कुणाचा कॉल लागतोय. कुणाच नाही कुणाच एक दोन लागतोय. कुणाचं चारीचे चारी लागत्यात असं व्हाय लागलंय हे.
हम्म
हम्म
मगाशी तिला मी केल्यावर, चारीच्या चारी फोन लागले तिला
हा
तिचा एक पण लागणा मला
हूं हूं मग अवघड झालयं की, काय आता ते कार्यावाली म्हणजे, नंतर सांगतील सोड. त्यांना पण, त्यांच्यापर्यंत पण हे रिपोर्ट जाणार की, आपले प्रॉब्लेमस हे अ नेटवर्कच, रेंजच हाय ते त्यांना पण म्हणजे, आपल्या बोलण्यातनं समजणार त्यांनी काय तर त्याच्यावर मार्ग काढणार की,
त्याच्यापेक्षा ते ऍपच ग्रुप हाय कनय त्याच्यावर मेसेज टाकाय पाहिजे. कारण काय पण प्रॉब्लेम असला कनी त्याच्यावर मेसेज टाका म्हूनन सांगितलय.
मग टाकायला पाहिजेल नाही.
होय.
म ते म आपण हे कॉल करायच्या आधीच ते मेसेज करायला पाहिजे होते ग.
कॉल करायच्या आधी कस? प्रॉब्लेम आल्या शिवाय टाकणार आहेस तू?
आलताच की पहिल्यांदा.
त्या पहिल्यांदा तूच ऊचलली नाहीस.
त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुला तुझ्या तुझा आणि हिचा अ झाला नाही. परत माधवीच्या कॉल ला पण तसं झालं, तर म्हटल्यावर मग अ ते प्रॉब्लेम तसा झालाय म्हणल्यावर त्याच वेळी तू मेसेज करून सांगायला पाहिजे होतीस ग.
हम्म.
ते लक्षात आल नाही, आत्ता आ?
तुम्ही केलं तरी पण चालतय की.
हम्म चालतय की खरं टास्क तुम्हाला आलाय. तुम्ही करायला पाहिजे नाही, असं हाय. हम्म.
करतो की नंतर आता.
हां.
दिदीचा फोन आलता.
अ तिचा फोन आला होता मग ती म्हणा लागली मी दुसऱ्या मेंबर सोबत बोलतो म्हणा लागली. आणि त्यांचं बोलून झालं की मग माझ्यासोबत बोलतो म्हणून सांगितलंय तिनं.
आन मला
मग पहिला तुझ्यासोबत बोलू दे, मग माझ्यासोबत बोलू दे, चालतंय की, मला काय अडचण नाही. पण तू तयार पाहिजेस नाही, हा मग. म आता मी काय म्हणत होतो, कुणाला
दीदीलाच की.
अग ती पण बिझी असणार ग.
पहिला बिझी आला नंतर लागलेला पण
हां.
हा.
मग जेवण करत असल ग, कामावरन यायला वेळ होतोय तिला.
होय.
हा, मग जेवण करत असल ती, जेवण करून झाल्यावर मग व तुला करायला सांगतो फोन
हम् चालतय की.
तुझा झाला की मग मला कर म्हणतो काय किती वेळ राहतोय हा बारा वाजेपर्यंत केवढं होईल तेवढं कर म्हणून तिला सांगतो ग. हम्म हम् मग काय करायचं, काहीतरी ॲडजस्टमेंट करायलाच पाहिजे की मग.
हम्म.
हम्म. आता आपला कॉल झाला की तिला सांगतो मी.
हम्म, चालतंय.
म अने कॉल केला की मग मग तुला करेल मग ती, मग बोला तुम्ही.
हम्म.
हम्म. बाकी काय चाललंय आणि?
काय नाय, झोपलोय बाय.
हम्म.
हम्म, कंटाळा आलाय लय. अंग धुपाय लागलंय.
ह, ते आबाळ आलं होतं ग मगाशी. दुपारपसन वातावरण सगळं वेगळंच झालंय.
होय.
म ते आबाळाने पण अंग दुखतय नाय?
पाऊसच सकाळ . दुपार झोपायलेग .
हम्म, काय आता सवयीचा परिणाम. सवय, हम्म.
आम्हाला काय, बारा वाजेपर्यंत जागायची सवयच हाय. बारा पण, आणि साडेबारा एक पण वासतोय आम्हाला. कारण पोरांचं, हे पोरींचं फोन रात्रीच येत्यात.
हम्म हम्म हम्म.
वाट बघत बसायची.
आ? एक कराले ना शांत बसा जरा. आ? हेलो?
हम्, म्हणून तुला म्हणलं बाहेर ये म्हणलं.
नाय पाय दुखायलेत लई म्हणून झोपले मी.
म रावदे.
हम्म.
हम्, हम. दुसऱ्यांच्या सोबत बोल. कायतरी तुम्हाला प्रॉब्लेम असला तर.
नाय नाय.
हम्म, काय चाललंय की?
काय नाय. विमल मावशी काय म्हणत्या?
विमल मावशी हाय बरी. तिजपण काय आता बघूया.
डिमांड आलंय तिला पण लय.
डिमांड आलंय ग, कस हाय कामगार अ वेळेत कामाला मिळालं तर बरं.
हम्म हम्म.
नाही तर मग त्यांच्या पण डिमांड वाढत्यात. असं आहे नाय हा.
हम्म हम्म.
मग आणि कामगार कमी पडले की रेट पण वाढतोय त्यांचा असा हाय.
हम्म हम्म.
ए मग काय करायचं मावशीकडं जाऊन येतोय मी आदी मधी येतोय आधी मध्ये जाऊन ये तोय भेटून येतोय तिला.
हम्म हम्म.
हां. कसं आहे एकमेकाची चौकशी विचारपूस पण करायला लागतेय गं.
होय होय होय.
हा. प म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात काय चाललंय काय नाही एकमेकाला माहिती अस न पण तेवढंच गरजेचं असतं आहे.
तुमच्या दोघींचा लय चालतेय बय.
हा ते नातं केलेय कशाला.
हम्म हम्म हम्म.
हा मग. ते कसं असतंय टिकवायचं नाय टिकवायचं ते आपल्या हातात असतंय गं.
एक मिनटं
हा हा.
हॅलो.
हा.
टायमिंग झालेया मी कट करतो आणि परत लावते तुला.
बरं बरं मी जरा बबलीला सांगतो की तुला लावायला मग हे.
ये आलाय तिजा फोन खरं पहिरा तुझं होऊ दे मग लावतो.
नाही नाही तीज्याशी बोल पहिला. मय एकच कॉल आहे आता तुझा म तिला मग तिला सांग फोन करून.
नको माझं मी करतं की.
मग मी तर सांगतो गं ती वाट बघत्या.